अरी
हॅलो.
मला हॉटलं गेलीस का काय
नाही हाय की. एपरी प्रंग तेप कॉल असं चालू होत बाई, काय नाही. अग बाई ते ऍडमिशन कुठे घेणार हाइस.
काय कळ ना बाई मला.
हम्म अजून बघायचंय बाई. कुठे लांब घेणारेस. लांब घेणारेस काय जवळ.
काय ठरलं नाही बाई आमच्या घरातल्यांना सविस्तर विचारणारे थांब तू जरा.
आजून विचारली नाहीस.
अगं बाहेर जायचं म्हल्यावर, पैसे तर पाहिजेत की ग.
होय बाई, अगो बाहेर जाऊन तिथ राहायचं म्हणल्यावर तो खर्च नव्हता, आणि वेगळा खर्च लागतोय बाई.
त्या ह्याला फी कमी आणि, ते खायला आणि ह्याला त्यालाच जास्त असणार ना, हॉस्टेलला वगैरे थोडीच ना आमच्यात पाहुणे, बिहणे, कोण नाही त अन त्यांच्यात थोडेच आपण राहू शकतोय.
नाही बाई, होय, होय, पेमेंट झालं यांचं.
अ नाही अजून, पेंडिंग दाखवालंय. हम्म, तेच तुझं काय चालू आहे.
काही नाही निवत घराबाहेर बघ मी तुला फोन करणार होतो, काल काय परवा दिवशी ऍडमिशनच काय, काय, कुठं, कुठं, केलीस म्हणून
हा, हा तर बघून यायचं, ते सायलीने काौन्सलिंगला विचारून आल्या वाटतं.
कुठं ये?
काउन्सलिंग म्हणून असते ग, म्हणजे कुठं काय घ्यायचं, आम्हाला काहीच माहत नाही ना यातलं. असंच असतय, आपल्याला कॅपराऊंडस वगैरे असतात ना.
हम्म, हम्म
मग ते काउन्सिलर म्हणून असतय, म्हणजे त्यांना सगळी माहिती असत्या.
हा, हा,
त्यांनी त्यांची फी असता सोड, पैशाशिवाय काय काम होत नसते. कुठलंच, मग त्यांनी आपल्याला सजेस्ट करणार की, तुम्हाला एवढ मार्क पडला तर, तुम्हाला हे हे कॉलेजमध्ये त्यांनी ॲप ऍडमिशन करून देणार.
हा, हा
आपल्याला त्यांनी ऑप्शन देणार, मग ते इथं विचालकरंजी हाय नुसतं भेटून यायचं, नंतर ते ठरायचं, काय कस जरा माहिती तर मिळेल ना.
हा, हा
बघूया म्हणाले, आणि आपल्या इचलकरंजित नाही ग असं कॉलेज चांगलं. की तुम्हाला नोकरी मिळेल, हे करल
हम्म डी के टी हाय उदया जाणार हाय बघायला आम्ही डी के टी त.
डी के टी ला काय झालंय आता एम सी ए चालू झाले आणि तिथं बीटेकवाल्यांना जास्त हे आहे ग्रेस आहे आणि त्यांनाच नोकरी मिळेना झाल्या त्यांना तिथंच नोकरी नाहीया झाल्या. त म्हटली तिथली पोरं सगळी म्हणजे स त्यांचे सिनियर वगैरे लई पिडत्यात म्हणजे आणि इथे घेऊ बी नक का म्हणलं तुमी कायच उपयोग नाही.
होय.
होय तू काय करणार हाईस नेमकं एम बी ए, एम सी ए. एम बी ए ची पण दिलेलीस ना?
हो दोन्ही पण दीलेलो मी.
हम मलाच कळना झाले नेमकं मी काय घेऊ? हे घेऊ काय ते घेऊ?
नाही एम बी ए ला चा किती पडले?
एम बी ए ला सत्तेचाळीस आहेत आणि एम सी ए ला पंचावन्न आहेत.
गो एम सी ए.
म्हणजे काय तर उद्या जोया म्हणालतीत विचारा तेन निदान विचारून येऊया म्हणालतीत कसं-कसं काय काय आहे.
हा, हा, ह. ते पण आहे सोड.
हम्म.
केलीस क नाही मग माझा पण नंबर दे काय तिथ ग्रुपमध्ये जॉईन करून घ्याल्यात.
कुठ ग?
डी के टी चा ग्रुप आहे. तू आहेस काय त्यात? सृष्टी पडतारे, अक्षता वगैरे
ये कुठल्या तर ग्रुपमध्ये हाय मी बॅग गेलत
नाही नाही चालंत जात नाही इथ दुसऱ्या हेच्यात
हा हा एका बीया कुठल्या तर ह्याला हाय मी डी के टी च्या कवाबाई ते हे भरायला गेलो नव्हतं होय फॉर्म भरायला. तवा ते एक हे क्यू आर कोड स्कॅन करून जॉईन झालोय त्यावर काही नाही सोड.
नाही इथ सगळी माहिती तेन सांगालात म्हण ग महेश ना ते ग्रुपवर टाक कला त्यांनी पण आहेत वाटत त्या ग्रुपम हो म्हणूनच तो टाकलाय त्यांनी मग ते कोणाला तरी सांगायला पाहिजे कि जॉईन करायला तिथ करतात म्हणे.
लिंक नाही तर लिंक पाठवायला आपण जाऊ शकतोय नी.
आणि तुझं काय मग इथं घेणार आहेस का काय बाहे
मला तर काहीच नको झालंय बाई आता मेरी बाद झाली.
मग सोडतात बाहेर?
कोल्हापूरला सोडतील जरा असं कानावर घातलं यांच्या
ह ह.
मम्मी म्हनालती सोड कशाला? कोल्हापूर फिलापूर बघत बसल्या असे डी के टी ला असल तर घे जा की बाई जवळच्या जवळ इथल्या इथ म्हणालती.
सोडा आता ते पण तेवढंच पडणार ते जरा त्याचा हे होणार. तरी पण बघा बाई चौकशी करा कारण डी के टी ला तर आत्ता चालू झालीये एम सी ए. आणि काय हे आपले ए एस सी सारखंच होणार आहे ए एस सीचे शिक्षक आहेत तिथं.
होय
हम्म डोकं दुकालाय बघ माझ विचार करून माझं भास झालयं आयुष्य
मला काय वाटलं महितिहाय का माझं तेवडं असं चालू काय वाटत
हं काय बाई काय सांगायचं तुला मिळालग मिळतंय ऍडमिशन आता मिळेल पण काय त्याला सगळं विचार करून जायला पाहिजे ना पुढं जायचं म्हटल्यावर काय झाल्या सुट्ट्या संपायला लागल्या काय करलोय आपण सगळं चालू आहे व्यस नुसतं सुट्टी ती औषधेही ला येणार आहे
फायनल
हम्म तिला काय आरामात येडे मिळतय सोड डी के टी ला डी के टीचा कट ऑफ निघल नाही ऐसी पंच्याऐशी
हम्म
तुम्हाला तुमच काय हाय विषय माहिती हाय त्यांच मार्क्स कमी त्यांना एक्स्ट्रा फी आहे टॉप्स मध्ये आहे बसू शकते त्यांना तेरा का पंधरा हजार फी आहे फक्त
हम्म
हम्म आणि मुलांना एक लाख रुपये
हम्म हम्म अबाब एक लाख?
हा मग तुम्ही सगळं व्यवस्थित चौकशी करून या बई कसं काय काय हाय कारण का इथं काय हे नाहीये वाटतं.
हा.
बघायला पाहिजे कसं अक्षदा विचारून एकटीला जाऊन
हम्म हम्म.
सांगत हो की बाई मला तर
हम्म हम्म.
ससा तिला काय तिझं काय होतंय म्हटली अ डॉक्युमेंटस वगैरे रेडी आहेत काय तुझं सगळं आहे काय
नाही होय अजून ते की हे काढायचंय डोमीन तु काढलीस सगळं?
मग? असं मिळतंय हवंय तुला दोन चार दिवसात ते
माझं डोमे डोमेन डोमेंशन हाय फक्त उत्पन्नाचा दाखला पाहिजे.
डोमिसो आणि कास्ट वॅलीडिटी हाय
आमचं कास्ट कास्टमध्ये नाही आहे मी.
नाही आहेस होय मग काय विषय नाही. तुझ्या डॉक्युमेंटचा सोड तिकडं हा हा हा मला वाटलं कास्ट मध्ये आहेस तु
कास्टमध्ये असतें तर कवा कास्ट मध्ये असल्याचं भारी कारण स्कॉलरशिप असल्यामुळे
होय नाही तरी पण मला लागलं की बाई काढायला नॉन क्रिमनल कास्ट व्हॅलिडीटी तेला चार पाच सहा वेळा कोल्हापूरला एकटी जाऊन सगळं करून आलोय वनवा असते त्याचा पण बाई डोक्याला ताप एक माझं एक ह्याच्यासाठी तटलेलं किती वेळा हेलपटा खाल्लो माहित माहिती काय मम्मी पप्पा थोडीच ना रोज रोज येणारेत
होय मग तु एकटी जात होतीस वेजे?
होय एकटी कोल्हापूर काय न करायला पाहिजे कि बाई आपल्याला पाहिजे म्हणल्यावर जा म्हटलेत काय होत नाही ह तिथं पण एवढी गर्दी एवढी गर्दी
हा.
बारावीची आता डिग्री झालेली आहे बाई एक डॉक्युमेंट साठी मला पाठवत होता ग एक झालं की एक असं सांगत होते. आज झालं ते नाही तसं त्यांचं काम कसं बाई एवढं सरकार काम हे ओ
काय उगच हाय म्हणताना काय फिरायचंच होय नुसतं?
न त्या स्टँड पासून तिथनं चालत जायचं तिकडं खाली आता आहे ते तिथनं यायचं परत आणि एवढी कोल्हापूरमध्ये गर्दी आई ग
तर वेळी धाडसी झाल्यास ग
कोण ये ना सोबत सांग सारखं सारखं एकदा आला भाऊ आला एकदा एकदा भाऊला म्हणटलं पप्पा प पप्पा ना मग आमच्या सुट्टी काढायला पाहिजे त्याच्यासाठी मग त्यासाठी निम्मा दिवसाचा पगार कट जा म्हणली मग आपल्या पण कळतं नाही सोड आपण स्वतः
होय मग एक दिवस भाऊ आलता होय?
हो एक पहिल्या दिवशी भाऊ आलता गाडीवरन गेलो. रोज रोज कोण पेट्रोलला पैसेे घालणार ग
तुझा भाऊ गाडी मारतोय
हम्म दुसरा चूलत भाऊ आहे
हा हा होय सारखं सारखं कुठलं ग
आपल्याला पण माहिती होत म्हटलं कळते सगळ्या म्हटलं
एका दिवसात झालं असत तर मग होय
एका दिवसात होतच नाही ग तेला लई फेऱ्या मारायला लागतात मग काय कोल्हापूर बा झालं मला वा कोल्हापूरचं नाव काडायच नाही परत खरंच की आज आलं बघ ते महिन्यानं आजच आला बघ मॅसेज जीमे ला झा म्हणून तुमच
हा हा
त्याला खर्च आलं दोन तीन हजार का फक्त डॉक्युमेंट्स साठी माझ्या
हम्म
हा
आता काय त मागलतेवड तनी मागलतेवड द्यायलाच पाहिजे
हो ई सेवा केंद्रामध्ये देत त्यायलाच लागते ग आपल्याला ते कळत नाही कसं भरायचं
होय
ल उत्पन्नाचा दाखला
मग ते वेळे इथं निेलं नसत काय कोल्हापूरला जाय लागते ती
तेच इथं त्यांनी भरतात फॉर्म मग त्याची आपली तची डॉक जोडलयना आजूबाजूवगैरे कॅस्ट व्हॅलेडीटी काय तर तुम्ही कास्टमध्ये त्याच आहे काय ते खरं आहे का नाही ते पुरावा द्या म्हणतात त्यांनी आणि ते पुरावा आजा आजी पंजा पंजी ज द्यायला लागतंय तवा कुठ ते पण डॉक्युमेंट सगळं म्हणजे खरे काय म्हणायचं त्याला रिअल डॉक्युमेंट्स ना ओरिजिनल घेऊन जायला लागतात तिथं नसल्याच मग तुम्ही ओपन मध्ये हे आम्हाला काय हाय? एक डॉक्युमेंट्स मला मिळत नव्हत म्हटलं? सर होते का बघा कि तेवढं म्हटलं सात वेळा आलोय म्हटलं. मग तुम्ही ओपन मध्ये भरा दीदी. असं बोलला त्यांन सरळ मला तोंडावर. मग त्या एका डॉक्युमेंट साठी हजार रुपये द्यायला लागले नगरपालिकेत एक्स्ट्रा चेक. - काम दोनशे रुपयमधे होणार होत? लई बाई लई- वैताग असतय सरकारी कामच
होय सरकारी कामा आणि बारा महिने थांब ति म्हणच आहे ग
खरंच आहे? आग नाही बाई लई राग आलता मला किती सारखं सारखं जायचं ग राहू दे. म्हणून तर मी बास करतो शिक्षण.
आ तस वाटतय बाई?
खरच की आणि एवढं मार्क पडल्यात आपल्यापेक्षा केवढी पुढ आहेत आता डोक्याला हात लावल्यात आणि पाडायला पाहिजे होत म्हटलं खरंच की ग टेंशन ते वेगळेच येतय बाई त्या युट्यूब वरती सगळी एमसीए ची क्रॉस केलेली. नाईंटी नाईन पर्सेंट आणि आम्ही कुठे नव्वद
आता हिला कि त्या हिला किती ग हिला फरताारेला त्या
अठ्ठ्याण्णव पडल्यात
हा.. हा.. होय, मग नव्यानवच म्हणायचंत ते
होय. अभ्यास केलती गं तिनं आ चा तिला पाहिजे होतं पुण्यातच तिचं हे आहे, पुण्यालाच जायचं होतं तिला करायच होतं ती केली गं म्हण पडलं ते. आम्ही चार-पाच दिवस आधी अभ्यास करणार
खरं, पुण्याला फिज लई आहेत की गं.
पडलयं गं तिला मार्क, कास्ट मध्ये हाय होती की
हम्म.. हम्म..
थोडीच ना त्याला हॉस्टेलचं वगैरे फी द्यायला लागेल, एवढी काही कॉलेजची नसत्या वाटतं फी नसत्या
काय? काल माझी मैत्रिण ओ एक हाय नी बीबीए ला होती, ती एमबीएच विचारायला गेलीती पुण्याला अकरा लाख फी सांगितलेली तिने
अकरा लाख? अकरा लाख, मग ते प्रायव्हेट असेल गं अकरा लाख एवढं नसेल, एक लाख वगैरे असेल
अकरा लाख सांगती, गेलती.